काप तानी नानी माशी
काय नाही तुमचे झाले का आलू पराठे खाणं?
खाऊन झाले. आमचे भांडे घासून झाले. कपडे आणून झाले. घरात काढून हे नाही ना ऋषु.
सर्व काम झाले मग याद आली का नानी मावशीची
मग आता काय करणार सांगा. हे हो एक कस हासु आल बघा शुउला
तो तर बोलला नाही फोनवर.
हो त्याच चाललंय आज दात नरम गरम आहे. तब्येत थोडी शि चालू आहे त्याची दात निघुन राहिली तर
हं.
हं. काय म्हणती आजुन? दोन वरचे दात फुटले होते, पर आजच आता इकडे होतो तेव्हा दोन वरचे दात फुटले होते. एक बाहेर आला आणि एक आत्ताशी येऊन राहिलाय. एक आला होता बाहेर तिथं मग तेव्हा पण असच शी करत होता. खात ही नव्हता.
हा.
आता तसंच करून राहीला.
हा. दुधू द्या ना.
ते चाललंय हे पोहे अन बट ते टिक्की करून द्यायची म्हणे लहान पोरांला खातीन. असं नाही जेवलं की असे खाती तीन दाताला थोडं ते केली पोहे भिजत घालून, बटाटा उकडून पराठे केले. तर तोच बटाटा एक तेज्यात टाक कशाच काय एवढं तेवढं खाल्लं ना बस.
हं. काय म्हणले दवाखान्यात गेलती तर?
काही नाही पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या त्यांनी.
हं. जाऊन येते काय?
ते ग्लो होमोग्लोबिन काहीतरी ते कमी हा काहीतरी थोडं कमी झालेलं आहे.
हं.
ते बरोबर आहे. हिमोग्लोबिन कमी झालेल हाय.
हम्म. होय का?
पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या संध्याकाळी रात्रीच्या.
हम्म बरोबर.
हम्म. ते रात्री झोप ते तसं तसं व्हायचं मला उठली रात्री, दुपारी म्हणा संध्याकाळी कधीपण झोपलं ना अंग टाकलं उठायला गेलं ना डोकं एकदम असं गरकण होऊन जायचं गरगरल्या सारखं. त्यांना एकदा दाखवूनच देऊ म्हटलं.
बरं झालं ना दाखवून दिलं.
मग ते आणि काय आज मला काही सुट्टी नाही राहणार ते गेले परत जेवण करून. हम्म, त्याच्यामुळं मग ते म्हणे एक काम कर आत्ताच चल संध्याकाळी. मग त्यांना निघतानाच फोन केला दुकानावरून.
हम्म.
कि विचार फोन लाऊन म्हंटल तुम्हीच विचारा आहे की नाही डॉक् त्याने आहे म्हणे, चौघ गेलतो. हा चौघ पण. चौघ पण ते काय सोडते का.
हम्म, तिला माहितीये काही ना काही खाऊन येतात. पाणीपुरी नाईतर मग काही वडापाव वगैरे. येतात, तर हम नाही तर मग आईस्क्रीमचा कोण बिन
हम्म.
त्याच्यामुळं ते थांबते का घरी, म्हने ते थांबायचं तेचे पप्पा आम्ही खाऊन आलं म्हणज नको मग काय.
मग आली मोबाईल दिला नव्हता ना. त्यांना आल्यावर संध्याकाळी दिला. त्याच्यामुळे मग ते न मी नाही येत आता, म्हटलं ते मोबाईलसाठी येऊन नाही राहिली. जाऊदे म्हटलं मग तिच्या पप्पांना आवाज दिला रूमध्ये मग म्हणे खाऊन आल्यावर बडबड कर्ज नको म्हणे तू
हम ह ह
मग गेली आली मग आवरल.
हम्म शाळा कधी चालू होणार आहे त्याची मा
सोमवार पासून.
हा का हा पंधरा पंधरा तारखे पासून.
हा मागच्यावर्षी पंधरा तारखेपासूनच झालती.
हा रोशनीची बी पंधरा तारखे असूनच होणारय.
हम्म
हम्म मजे झाला रोशनीचीबी पंधरा तारखे पासन होणार. हा
हम्म
यावर्षी बी हम्
चौदा, पंधरालय झालंय.
हम्म मी तेच म्हटलं की शाळा कधी चालू होणारय.
चौदा तारखेपसून हे पंधरा तारखेपसून आहे सोमवार पासून किती होऊ राहिलं.
नाही गरम होऊन राहिलं.
गेलेली आहे ना त्याच्यामुळे सकाळी दहा वाजल्या पासून लाईट गेलीय दीदी. तिकडचा. दरवाजा लावायला आलतो मी दूधपाजू राहिले तो पण बाबा ये घर खोलून दे व्हय. दरवाजा लय गरम होऊन राहिल दे खोलून मस्त हवा आली पाय तिकडून ती दोरी कुलर मध्ये गुत सध्याची हवा आली की मस्त तिकडून पॅक झाली काय?
हम ह
किचनच्या तिकडून हवा येत गॅलरीतून. खिडकीतून गॅलरीतून हवा येते.
हम्म बरोबरं
हम्
नाही आमच्या इथं लाईनचं नाही टेन्शन
हवा हे गरम झालत घाम- घाम झालत आम्ही मायलेक पाहि ना हवा तरी ये राहिल इकड म हरशू गरम ना - आपला शिव ना माहितली नाही ना म्हणून आता माहि नाही राधा मावशीच्या भाषेत राधा मावशी म्हैस धुवायची. राधा मावशी म्हणायची ना म्हैस धुतो म्हैस धुतो
हा हा, हा, हा हा, हा, हा, हा
म्हैस देतो, म्हैस देतो, मशी घेऊन देणार ती मावशी आपल्याला? हायणारे इथ ये म्हशी, गाई, हाय ना इशू
हा रे
हम्म, हाय ना रिशू
शिव काय बोलते तुवा शिव शिवची ढेबरी भरलय शिवा शि काही बोलत नाही आता हा त्याला माहिती का बोल की मग
आम्हाला कुत्रे -कुत्रे दिसले ब मावशीकडे. आंबा बाई काही भेटलीच नाही यावळेस दारातच बांधायची तिच्या दारा पुढे त्या आंब्याच्या झाडा यावेची बांधलेलीच ना ओके अरे बाप एवढं दम लागला.
ख खामगावलजा आंबा काही पाहिर मग
आंबा काही नाही भेटत खामगावलं म्हशीच म्हशी म्हशीच दूध भेटल आहे ना रे.
ह
कालच विषय झाला आमचा हा कालच विषय झाला म्हटलं हंबाबाई नाश ऐकलं पण एवढं आप जवळ डून नािक तू थांब ना मी सोडतेन तुला जायचं तिच्या जवळ हा जाईन तू मी सोडून उतरते बाई कुशाल पोरग एकटंच उतरतं गादीवरून आता
ह ह ह
पायर पाय सोडतो खाली तिरपा होतो बरोबर एक एक पाय सोडतो ग चादर धरतो मग उतरतो बरोबर झोपतून उठला की पण नसल नसल कोणी नार मध्ये मी नसली ना खाली उतरून बसून घेतो मग आवाज देतो
बरोबर आहे ना मग आता काय लहान राहायला कस
मी तेच म्हत तर पप्पा न एकदा दोन पडला होता तो तेव्हापास त्या पप्पा सांगितलं त्याला असं खाली बसले होते ते ते सांगायचे असं नाही असं उतरायचं त्या शिकवत होते ना तसापासून त्यांनी लक्षात ठेवले होते बरोबर तसं उत्तरत
मग तेच तर म्हणून राहिली की तुग लहान राहिलं का जस जस शिकोसाल तस जस तस का
हम्म ते घरी येत असले ते दोडक्याची भाजी काही खात नाही वांगे खात नाही
हा
मग काय करू म्हटलं काय करू मग दिदीचं चाललंत पराठीेकर
हम्म दीदी हा ददी हा सांगत कमती दीदी
हम मग आलू पराठे केले
हा
मग ते गरम गरमच चांगले लागतात ते करून ठेवाल नाही चांगले लागल
बरं नाही थंडे नाही चांग
तेच ना मध्ये ते तर पा पाचसट बटाटे होते ते थोडे झाले पातळ शिजले त शेजारी ठेवली त हे उकड उकडून शिट्टी केली त ते थोडे हेच झाले बटाट आज पराठे मध्येच थोडे झा अस म्हणलं होता मध्ये जाडसड होत मग पातर लागले
इे चखड चिकड असले की नाही होत लवकर चिकड चिकड आलू असलं की नाही होत
मी तेच म्हटलं पानस पानसट होते ते पान सुटत होत तर पा पाणी सुटलेलं होत त्याच्यामुळे ते चांगले नव्हते म्हणजे बटाटे गल गेल ते शिजून
हम्म
म ते राधाबाई तर डायरेक्ट करते
हा ते पहिल्यापासूनच तशीच करते
तिनं डायरेक्ट केलत नाही चांगले झाल ते खलते तीन तर हम्म तेलेच नव्हते राहिल तिलेच राते राऊल
लिले पहिले पाासूनच तशी करत त नवर्याला पहिले पाासून तसे आवडतात
हा पण तिलाच नव्हत र दिदी बाऊल इकडें ठेवच शिवच
मे समलं पहिलेपासूनच तशीच करते ते तिच्या नवऱ्याला तशीच आवडतात
हम् तलाच नवते राहिले तनब न हव
का
काय ना संपून गेल ते मग म्हटलं तर नाही की जाऊ दे म्हणे मी पोळी बनवीन म्हणे अजून जाऊ दे म्हणे ते गरम गरम बनवून देत हो ते आम्ही बसलेलो खायला
हम्म
तिला नान म भिजवून देत कसं भिजवलं स नाही म्हणे ते जाऊते म्हणा
आलू उकडून घेते ते मग सर्व मसाला घसाला सर्व टाकते त्याच्यात टाकून मग मिचडून घेते आणि बस लाव लाटते...
एवढेच केलेते ती ना धपाट्यासारखे मऊशी मस्त झालते.. पहिले मागे एकदम कस आपण ना गेल होत त्या तिच्या तुपाच्या लग्नाच्या वरच्या घरात राहायची ते... तेव्हा खाल्लेले होते मी तिच्या आातचे तेव्हा न्हवत आवडल मला ते आता यावेळेस केले ना यावेेळेस चांगलं केलं ते आता स्वयपाक पण चांगलं तिखट करते ते...
ते मम्मी देस म्हणेक हातक.. उक हात का क्या अच्छा लगता मम्मी म्ही तुमको
जेवणात तो डबा टिफिन डबा..
काय काढून राले आता टिफिन डब्यातून तुम्ही...
नाही काही नाही काढू राहिले ते आईने नेला होता आणि त्या दिवशी तो आमच्या रूम मध्ये ठेवलेला आता खिडकीवर त्याच्या वर का चार लक्ष दे तर आ आमच्या शेटल म्हटल्या शिवाय शेट काय घेऊणार नाही आमचे हे तर हेना काढून दिलता तर तो त्या दिवशी लागत होता त्यां तर गेले होते ते आता नाही आता मस्त करते पण ते स्वय म्हणजे तिकट च येत आता पहिलेले पाणचं फिक फिकं करायची ना पहिले ना ते भोहे होत आता चांगली करते
हा बरोबर आहे ह...
त्याच्यासाठी मिरच्या बी तिने आणल्या होत्या तिखट वालाचल्या होत.. हम्म नाही्या बाजारात.. ती माहिती आहे तीला म्हटल होत ना आम्ही तसलं असल अशा मिर्च्या आण.